तेच्या कन नंबरच्या कन्फ्युजन ममूळं थोडसा हे झालंय.
हा हा तेच मी म्हणलं हाय वाव आदी पण बोललं आणि मग कसं काय ह्यांना लागलं नाय फोन.
हा नाही-नाही ते नंबरच थोडं कन्फ्युजन झालय त्यामुळे झालं असं विषय आ हा हा हा. नाही तीच म्हटलं मी कि काल कर्ब बोलणं होतय आणि तरी असं का आता होते म्हणून. बाकी तुमचे अजून काय-काय छंद आहेत चांगले-चांगले?
. काय बोलला तुम्ही?
म्हटलं छंद काय-काय आहेत तुमचे अजून अजून काय काय छंद आहेत तुम्हाला?
छंद हा छंद काही नाही दुसरा. छंद आता स्वतःचे छंद संपले. .
नाही तरी पण काय असं काहीतरी छोटासा पार्लरचा कोर्स किंवा काय टेलरिंगचा कोर्स किंवा काहीतरी झाला असेल.
नाही झाला माझ नाही नाही माझा कॉलेज आ म्हणजे रिझल्टच्या आदी च माझं लग्न झालंय काय करायला चान्सच नाय.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
बारावीतच माझं रिझल्ट याच्या आधीच लग्न झालय.
अरे
आणि त्याच्यानंतर करायचं तर पहिलं गावी होतो गावाला तर काय म्हणजे त्यावेेळेस इतकं काय नव्हती सूट. काही कोर्स वैगैरे करायला. सासर वरून जायला आणि त्याच्या नंतर... अ... मुंबईला गेलो आम्हीअ.... म्हण जे.... मला मुंबईला न्हेल तेव्हा छोटी मुलगी होती तर मग काय बाहेर नाही पडता आलं तेव्हा...
हा....
होय...
पण मग... त्याच्या... त्यानंतर दुसरे काही छंद म्हणजे जस की झाडं लावणं घरात स्वचछता करणं काही शो च्या वस्.. तू.. बनवन...
हो. झाडं तर मी खूप लावते. तेच झाड माझी पूर्ण बालकनी माझ्या घरात वैगैरे खूप झाडं लावलेले आहेत.
अरे वा... कोणती- कोणती झाड आहेत.
हो... मनी प्लन्ट आहेत. बांबू प्लन्ट आहेत. शो प्लान्ट आहेत बाकीचे अ.. मोगरा, गुलाब... कडीपत्ता वैगैरे म्हणजे पूर्ण बालकनी भरली आ हे. आमची...
जा.. रे.. सेम इयर...
हम्म... हम्म.. मला खूप आवडत.
सेम. अरे माझ्या तर.. टेरेस वरती.. म्ह... टेरेस वरती एवढं सुंदर गार्डन आहे ना माझ. सगळे इनडोअर आउटडोर सगळे प्लांट्स आहेत. माझ्याकडे घरी पण.
हा.. ना..
हा... हा..
झाडं लावायला माळात...
पायऱ्या भरलेल्या आहेत सगळ्या इनडोअरला. त्यानंतर म शो... कच्या कपाटात ऑलमोस्ट सगळी झाडं आहेत. इनडोअर...
हो.. मला पण खूप आवडतं झाडं लावायला. आणि अ... कुंडी म्हण जे.. असं नाही की प्रॉपर कुंडीच पाहिजे बादली मोकळी भेटली.. एखादा डबा मोकळा भेट ला. बरणी मोकळी झाली.. किंवा.. आपल्या पाण्याच्या बॉटल त्याच्यामध्ये पण मी लावलेले आहेत.
माझ्याच्या तरी कलरच्या जितक्या बादल्या आहेत ना.. माझ आता मी घर बांधलं पाच वर्षांपूर्वी काय तरी.. आणि तेव्हाड त्याच्या... कलरला जेवढ्या बादल्या लागल्यात ना. त्या सगळ्या बादल्यानमध्ये माझ्या झाड आहेत. म्हणजे त्यात मी थोडी मोठी होणार. जस की गुलाबा.... च झाड, कडीपत्याच झाड, अ.. चहा अ.. ते.. आपल... अ... गवती चहा. त्यानंतर जास.. वंद.. जास्वंद म्हणजे मला बाहेरून देवांसाठी फुलं आणावी लागत नाहीत मार्केट मधुन.
हो -हो माझे पण तसेच आहेत आता.. ते कुंदा म्हणून एक झाड असतं ना मोगऱ्यासारखंच बघा... अ..... त्याला वास नसतो पण फुलं खूप असतात. ते तर.. झाड हो. ते तर झाड माझ एवढ मोठ झालंय की मलाआस.. अ.. छोट गमेल भरून फुलं भेटतात त्याची..
होय. नाही माझ्याकड मोगराच आहेत प्रॉपर दोन मोगरा आहेत. आणि तो एक कोकणी.. मोगरा आहे. ते असं दिसत ना असं स्टार सारखं फुल दिसत आणि त्याला.. डबल स्टार असतो म्हणजे खाली स्टार पर त्याच्यावरती एक स्टार आणि त्याचा वास... तेवढा सुंदर येतो ना, खूप जास्त वास त्याला, हा त्यानंतर तर माझ्याकडे, कन कनेरी
साधा मोगरा माझ्याकडे पण आहे. पणं साधा मोगऱ्याला म्हणजे खूप फुलं नाहीत येतं. कारण तो आताशी थोडासा वाढायला लागलाय. गॅस कमी कर. वाढायला लागलाय थोडासा म्हणजे तो इतका नाही.
खूप वरती चढलाय, त्याला आहे ना, फर्टिलायझर म्हणून तुम्ही चॉक असतो ना, आपला पांढरा चॉक
हा!
तोच चॉक त्याच्यात साईडला असं, खड्डा कडून त्यात त्यात ठेवून द्यायच.
हा का!
सहा महिन्यात एकदा करायचं हा, त्यानंतर तुम्हाला गुलाबाच्या झाडा हा! गुलाबाच्या झाडांना तुम्हाला फर्टिलायझर बनवायचं असेल तर आपण बनाणा खातो ना, त्या बनाण्याची के साल असते ना हा! ती साल मी पाच ते सहा तास पाण्यात ठेवते. भिजू ठेवते. मग ते पाणी काळ, काळ होतं. ते पाणी झाडांना देते.
मी ते के केलंय, परत ते कांद्याच्या टरपालांचं पण मी केलयं, कांद्याची टरपल पाण्यात भिजून नाही का, त्याच पण पाणी घातलं घातलं का झाडांना ते पण चांगलं फर्टिलायझर आहे. पण मी चॉकच पहिल्यांदाच ऐकलं.
चॉक पण आहे. त्यानंतर तुम्हाला अजून अंड्याची सालं आहेत. अंड्याची सालं पण तुम्ही देऊ शकताय ती जास्त जास्त तुम्ही ह्याला द्यायची जी, आपले जा हे असत ना अ! काय बरं देवाला! आपण गणपतीला वाहतो ते फुलं लाल कलरच असतं ते जास्वंद हा, जास वंदालाच्या ह्याच्यात ती, अंड्याचे टलपरं ठेवायचे खाली खड्डा खणून साईड ला बारकी!
अच्छा! ते माझं जास्वंदाचा काय प्रॉब्लेम होतो माहिते का? तेना जास्वंद येत छान! पण नंतर ना व्हाइट, व्हाईट त्याच्यावर काहीतरी येतं.
हा मग त्याला थोडी, निमखली म्हणजे तुम्ही काय करा माहिते हे का अ उन्हाळ्याच जेव्हा हेला लिंबाच्या झाडाला हे होतं ना अ लिंबाराची पा पाला माहितीय का? कडूलिंब
म्हणजे आपला, कडुलिंब म्हणजे ते, आपण गुढीपाडव्याला खातो ते का आपलं लिंबू?
हो हो, नाही, नाही कडुलिंब, कडुलिंब हेचा गुढीपाडव्याला वापरतो तो, तो कळ त्या हा, त्याचा पाला थोडासा आणायचा. तो घरात सावलीतच सुकून द्यायचा चांगला आणि तेची चांगली बारक पावडर, पावडर करायची, आणि मग ते अ हे करायचं, ते झाडाच्या बुंद्यात टाकायचं, आणि जर शक्य असेल तर मग, ही पानं असत ना ती पानं थोडसं गरम पाणी घ्याय चं उकळलेलचं म्हणजे असं, त्या उकळलेल्या पाण्यात ही लिंबाची पानं टाकायची, आणि तेचा स्प्रे मारा त्या झाडावरती बस एवढंच करा.
अच्छा!
त्याच्यावरती म्हणजे, मी प्रत्येकच झाडांवरती निंब हा मी निमखली प्रत्येक, प्रत्येक झाडाला वापरते.
अच्छा!
त्यानंतर, तो फर्टिलायझर जर तुम्हाला बाहेरचं मार्केटमधलं घ्यायच असेल तर मी डी. ए. पी, एक रेफर करेन तुम्हाला, तुम्ही झाडांना टाकू शकता. डी. ए. पी. तुम्ही अर्धा चमचाच्या कमी थोडीशी प्रत्येक झाडाला सहा सहा महिन्यातून
डी. ए. पी. म्हणजे आपण तो पिकांना वापरतो ते ना?
हो हो हो हो, तीच तीच डी. ए. पी.
ते पिकत हा मग ती मी घरन आणते की आमच्या उसाला वगैरे असत ना अ आसं साखरे सारखं आस त ते काळ काळ पण असतं, लाल पण असतं, व्हाईट पण असतं ते.
नाही. ते व्हाईटवाल ते युरिया ते नाही घालायच झाडांना डी. ए पी. म्हणून असतं डी. ए. पी. आस तुम्हाला सांगू का आस अ आपलं कडधान्य कस दिसत ज छोटा मस सूर वैगरे हा बरोबर. बरोबर बरोबर तेच तेच घालायचं त्यांनी चांगलं येत बरं का हे झाड.
आमच्या इथ काय करतात ते सगळी खत एकत्र मिक्स करतात ना ऊसाला, आल्याला, वै गरे टाकायला तर मग मी तेव्हा हे ना एक, दोन वेळा ते घेऊन आलेले अ एकत्रच मिक्स केलेल आणि ते सगळ्या झाडांना टाकलं. झाडं येतात छान पण ते किडीसाठीच वेगळं काहीतरी करायला पाहिजे स्प्रे वगैरे तुम्ही म्हणताय तसं.
हा. नाही ना ते निमखलीच करून बघा तुम्ही त्यांना खूप लवकर फरक पड तो लिंबाच्या हेन रसानी त्या स्प्रे करत राहयच च्यावरती हं. त्यानंतर त्यात तुम्ही थोडस गोमित्र टाकू शकताय, आपण आता गोमि देवासाठी तरी आणतोच मार्केटमधून त्यातलं एखादं झाकण गोमित्र टाकायचं, हा ते गोमित्र एक एखादं च एखादं झाकण त्यात टाकून द्यायचं. आणि सगळ्यात बेस्ट झाडांसाठी शेणखत आहे. मी तरी बॅग मधून एक एक किलोच्या पिशवीतून नेहते कधी कधी इकडं गावी आल्यानंतर.
नाही. ते झाडांसाठी लागतच गावाला तेच्यामुळ तर ती झाडं येतात.
हा हं, त्यामुळ माझं प्रॉपर ते सेट क किट आहेच माझा कुठं जाईल तिकड माझा कॅटर माझ्या सोबत असतो कुठबी झाडं चोरून आणते मी माझे माझ्या नवरा तरी मला बोलतो तू कधी कोणाच्या शिव्या खायला लावशील सांगता नाही
माझं तसच आहे. मला पण झाडांच म्हणजे खूप ना कुठं बघितलं ना वेगळं झाड की मला आणवं वाटतं.
हा. सेम माझं पण. आहे. माय टेरेस वरती सगळं भरलेलं आहे. मला म्हणतात तुला काय नको ते काम तुला सांगतो कोण करायला ही?
हं हं हं, छान वाटतात पण झाडं लावलेली.
हा किंवा रोज डे असेल माझा बड्डे असेल तर मला म्ह तुला काय द्यायचं काय द्यायचं? मी म्हणते मला गुलाब आणण्यापेक्षा गुलाबाचं झाड घेऊन हं.
हं हं हं हं हं.
तसेच करून माझ्याकडे सहा, सात प्रकाराची झाड साचलीत. वेगवेगळ्या प्रकारची.
झाड आणि माझ असंय की आता लिंबू वापरतो ना सरबताला म्हणा. तर ते बी आहे ना मी कधीच अशी कचरात नाही टाकत. कुंडीमध्ये टाकून देते आणि त्याची झाड पण गावाला मी हो. गावाला नेलेली आहेत झाड मी आम्ही मोसंबी खाल्ली होती. आता आमच्या गावाकड काय मोसंबीची झाडं, नाहीत वटत. पन म मोसंबी खाल्लेली. तर ती मोसंबी टाकून दिलेली. तर केवढं, माझ्या कमर एवढं झाड झालं होतं, त्या मोसंबीच.
अहो, सेम माझं पण तसच झालेलं. आणि मला वाटलं ते लिंबूचं झाडय. त्याचा वास तसाच आला. आणि गावी घेऊन आले, मम्मी ला म्हटलं. आगं, मम्मे लाव हे. आणि ते चार- पाच वर्ष झालं, तरी त्याला लिंबू येत नव्हता. मग नंतर मी थोडं विचार केला की, अरे! हे झाड आहे कसलं? याला लिंबू का नाही येतय. मग नंतर काळालं. कि, ते मोसंबीचं झाडय. लिंबूच नाहीये. कारण मग, हा शेजारी काकूंच्या घर. हम्म.
पण अजून काय फळ नाही धरलं त्यांनं. पण ही लोक काय करतात, गावाकडची. अ कशावर पण खतं टाकायच मनलं, औषधं फवारायची मनलं की, त्या झाडावर बी फवारत्यात ती. कायतरी
अं. ह.
कळल्यावर?
नाय, त्याला खूप टाईम जाईल. अन् त्याला ते तसं, पोषक वातावरण आणि पोषक वातावरण पण तसं पाहिजेत आ त्याला. ज्या भागात ते पिकतय, त्याला काहीतरी तसं मोसम पण पाहिजे त्याचा. असं. मी नर्सरीतनं, फार कमी झाड आणते. मी चोरूनच जास्त झाड आणून लावलेलेयत. माझ्या घरी. किंवा मग डायरेक्टली मागायचं. डायरेक्टली मागायचं. डायरेक्टली मागते मग. मला हे हवाय. मी घेऊन जाऊ का? थोडं.
काय, काय, काय?
असं झालंय की, माझ्या शेजारी एक मुलगी होती. हा. माझ्या शेजारी एक मुलगी राहते. ती मला बोलते. दिदी, मला झाडं कधीच आवडत नव्हती. पण तुझं झाडांवरच प्रेम बघून. मला पण झाडं आवडायला लागलेत.
नाही छान वाटतं आणि घरात किती भारी वाटतं, झाडे अस, झाडं अस
नाही खूप पॉझिटिव्ह एनर्जी, खूप जास्त. आणि आपलाच ट्रेस मेन म्हणजे कमी होतो, तुमच्यासोबत काम करून थोडा. हं. जेव्हा मी गार्डनिंग साठी जाते, आट दिवसातून एकदा ते क्लीन करत असते मी. खालून सगळंच. कुंड्या वगैरे उचलून. तर तर आठ दिवसानंतर काम केल्यानंतर मला, खूप छान वाटतं वरती. माझी तीन वर्षाची मुलगीय. अ. तर तिला पण तोच आता, तिला तीच सवय लागली. तिला पण तोच छंद. ती पण झाडांची पानं वगैरे तोडत नाही. ती पाणी वगैरे घालू लागते मला.
हा. ते बघून- बघून करतात पोरं.
हा. सगळ्यांनाच त्याची जसं, आवड झालीय. झाडांना, घर झाडांची घरात. म्हणजे ते माझं
माजं
म्हणजे वडलांना आवडाय. अन् ते वडिलांकडून मलाय. असं झालंय. हम्म.
बर. आमच्या घरी पण कोणी आलं ना. म्हणतात, तुमची झाडच खूप येतात. छान दिसतात.
हा. नाही- नाही. ती खूप चांगली गोष्टाय. मला वाटलं, तुम्हाला हा काही छंद नसेल. बरं झालं, विषय काढला मी आज.
हो नाही खरच की झाडांच आहे मला म्हणजे आणि घर पण मला साफ सुत्र तर राहतच आमच पणअ